हॅलो, काय कराल्यास?
काय नाही बसलोय, जरा दारात गार वाऱ्याला.
हा जेवलीस काय?
जेऊन आलो बघ दवाखान्यात गेलेलो जरासं सकाळी.
का रे?
ते रूट कॅनल झालं ना मग ते आता ते कॅब बसवणार आहेत. मग ते माप घ्याया लागते वाटत रे त्याच.
हम्, हम्.
मग ते माप द्यायला गेलेलो.
रूट कॅनल तुझ का घरच्यांचं? काय दात किडलं आहे?
हा किडलेला ते केलेय साफ वगैरे झालय सगळं.
हा.
ते आता वरती कॅब बसवायची त्यासाठी गेलेलो. ते माप द्यायला खर माप पण ते बनवा लागतीया रे नवीन.
होय.
हा मग ते करायला गेलेलो. काय रक्त काढलंय ते त्या हेज. ते हिरडीला कट द्यायला लागतोय वाटतं.
माप घेण्यासाठी.
मग तेथे हिरडी वगैरे कट केली ते रक्त आलं.
हा.
मी सांगितलेलं जरा ताईंना लय चाललंय त्याच.
ते दुखत नाही?
नाही ते दुःखत नाही एवढं, ते का कट करताना जरासच.
हम्.
थोडा वेळ दुखतंय नंतर आता काय जरास चर्चरतय तेवढच बाकी काय नाही. आता काय करायला पर्याय नाही त्याला करत्यात. आत्ता पाहिजे.
होय.
काय करायचं सांग. मग पाऊस वगैरे काय आहे बरं. वर्षी आधी किडलेला मग करायचं करायचं करायचं म्हणत राहिलंच.
ह.
घरातली माग लागलेली दहावीतच करून घे जा, करून घे जा करत.
हा.
त्यावेळी काही केलं नाही. म तर मग. आता कळल ह ते जरा जास्त खेळल्या मग
हलदी.
त्याळी केला असत तर एवढं काय करायला लागलं नसतं.
होय.
हम्म मग पाऊस वगैरे काय म्हणतय तुमच्याकडे
हा काल जरा पडला आज पडलाय.
हा.
तुमच्या इकडे
हाय चालू सकाळी का नव्हता आत्ताच जरायचाच होता. तो पण पडलाता बारीक जण गेला थांबलाय ऊन पडलं परत.
काय लइ वेळ झाला पावसाला.
हा या वर्षी ना
होय.
हम् तुमच्या शेतात सगळं हम्म ते हे ह.
काय पावस यायला लागला म्हणल्यावर परत आलो मग.
काय कराय गेलात शेतात.
शेतात पाणी चालू करायलाच गेलतो.
ह मग पावसाळा आल्यामुळे मग हे हे काही नाही काम, नाही का, हाहाहा. त्या हेज्यामुळे पावसाळा लांबला नाही ते अल्लीनो.
अल नी नू ऐकले खर काय ते माहित नाही रे.
काय माहितेय जो समुद्र आहे. तेनी खाली हिंदी महासागर. तिथं टेम्परेचर तिथलं वाढतंय.
हा.
तिक छान वाढतं इकडच्या आपल्या प्रदूषणामुळे तिकड. तापमान वाढते आणि तिकड तापमान वा हा तिकडे तापमान वाढल्यामुळे काय होतंय. ते वारं वाहत येतात ते सगळ आपल्या इकडे येते रे.
हा.
म्ह ते गरम मग तापमान वाढल्यामुळे कसं वार गरम होतय आणि ते जास्त वार इकडे येतय. आणि त्या वाऱ्यामुळे आलेले जे पावसाच्या ढगात त्या पण लांब जातात.
हा.
आणि मी तापमान पण वाढतंय मग. असं झाले लइ तप त आपलं इकडं त्यामुंळ मग. हा ते तरी नशिब लवकर झालं त्याला किती किती वर्षपर्यंत राहू शकते माह ते किती दिवस राहू शकते माहि अमली न नऊ महिने ते वर्षभर अलीन चालू शकते म्हणजे बघ दुष्काळ आला असतता आपल्याकडं
एवढं मोट.
हा.
का सगळीकडच पाणी हे झालं असत.
हा. आता ते आजच्याच पेपरला बातमी्या आहे मग समुद्राच पाणी माग सरकलय. ह्याच्यातल्या अ मुंबईच
मुंबईचं.
हा मरीन ड्राईव्ह च पाणी मागे सरकल
ते आपल्या सुनामीच्या वेळेस वगैरे मागं सरकते ना जास्त ते
हा सर नावीच्या वेवस पण सारखते पण हेच नाही पाणीच नाही ना जास्त पाऊसच नाही पाणी नाही कुठन पाणी येणार तेत पण
हा ते पण आहे
तस पण नाही हम्म
जास्त तर मी असं सुनामीच्या वेळेस वगैरे पाणी मागत जाते ऐकले
मी पण तेच ऐकले पण आज पेपरला आललंय तेच पेपर वाचत बसले रो सकाळी सकाळी बघुया तरी काय ववसााच कुठे कुठे हालचाल काय काय
हम्
चालू झाला आता सगळीकडे खरं कोकण भागात चालू झाला म्हणजे कोकणात ना वारी इकडेच येते आपल्या इकडेच येते
हो
हम्म झालाय चालू मग आता पाऊस सगळीकड हम्म
मा आणि काय तुमची शेती आहे काय
नाही रे आमच्या नाशथ
हम्म
हम्
आणि
काय मग काय कुठलंय की घरात बसून काय करतोयस
हम् घरात काही नाही स्वयमाचा कॉल आला तर कधीतरी चेस खेळायचा नाही तर फ्री फायर
हा तर मी ते मोबाईलवर घेेतोय र तेस
हो
हा हा ह ह काय कसं घ्यायचं ते मोबाईल
मोबाईल वर मला त्यानच एक ऍप दिलेलं चेसच
हा
त्याला काय आपली ईमेल आय डी लॉग इन करून ऑनलाइन खेळतायेते भोती
हा
तिने परवाच दिलेला मला
हा
ते कनेक्ट व्हायलाला लई वेळ लागतो
नेट ग अस असत व्हय
हम्म तर जर का समज तू मॅच क्रिएट करत असलास तर तुला रिक्वेस्ट टाकून ते रिक्वेस्ट अक्सेप्ट व्हायला लई वेळ लागतो एक एकदा नाव पण दिसत नाही तुझं असेल
हो
ते ज दोन तीन दिवस झाले तसच वाहिले त्यामुळे ते म्हण ते राहून दे नंतर न बघूया काहीत प्रॉब्लेम आला हा म्हणतय
सांग बघू जरा त्याचबद्दल मला एवढं येतणार आहे खेळाला शिकव जरा खेळ म्हणजे बऱ्यापैकी आहेत ते भरपूर काय सगळं माहिती नाही माझ्यातलं ह अस
मध्ये बघा गलास की तुझं ते बॉक्स असतोय त्याच्यातिती अठावन अठ्ठावन म्हणतो चौसष्ट कॉलम असतात उभे आठशे आठ लाईन आणि आठव्याशे आठ
हा
त्यात काय तुझे जे पीस असतात प्रत्येक वेगवेगळे
हा
ते टोटल बत्तीस असतात वाईट सोळा बत्तीस
हा
व्हाईट सोळा असतात आणि ब्लॅक सोळा असतात त्यात पण तुझे छोटे आणि मोठे असे
हा
जे छोटे असतात ते पॅदे
हा
मोठ्यांमध्ये बघला अस तर दोन हत्ती दोन घोडे दोन उंट एक राजा आणि एक राणी अससं
हा
हे तुझं टोटल आठ झाले
हा
आणि आठ प तसच दुसऱ्या कलरमध्ये असं अस असते तर त्याचे चाली माहित आहेत काय
नाही म्हणजे सगळ्याच नाही माहिती प्याद्याची माहित आहे हा प्याद्याची माहित आहे
कसे जाां
अ प्यादा पहिल्यांदा चालताना दोन पावलं चालतय
हां
आणि नंतर एक एक चालतय
हा
आणि मारताना तो तिरकच मारू शकते समोर काय असेल तर मारू शकत नाही
समोर जर का कोणत आला तर पुढे जाऊ शकत ना
हा पुढू पण जाऊ शकत नाही मारू पण शकत नाही त्याला हा तेढच माहिती आहे
आणि बाकी मोठा हेातला
मोठे जातलं काय राजाचं
राज्याच कसं सां
राजा एक पाऊल कुठं पण चालू शकतो त पुढं मागं तिरकं
हा
एवढंच
बाकी
बाकी नाही का सांग
त्या राजा जसं म्हणलं असतो एक पाऊल कोणत्या पण दिशेला
हा
तसच तुझं जी राणी असते
हा
ते किती पण पाऊल जाऊ शकत कोणत्या पण दिशेला राजासारखंच
हो
फक्त एकपेक्षा जास्त पाऊल अस हा
हम्म
तुझ उंट असते ते राणीच्या आणि राजाच्या साइडला असतात त्याची चाल अशी तिरकी असते ज्या कलरमध्येध्ये असणार त्या कलरमध्ये तिरकं जाणार तेी
हम
परत घोडा म्हणलास तर अडीच पाऊल जाते
हम्म
अडीच पाऊल म्हणजे तुझं कसं दोन पाऊल सगळं जायचंय आणि आडीच साठी आडवं जायचं कोणत्या पण दिशेला उजवीकडे किंवा डावीकडें
हा
असस आणि रायला म्हणलं अस तर हत्ती
हा
हातती काय सरळ आणि आडवा जातोय किती पण पाहल
हा ह सगळ्यात इफेक्टिव्ह त्यात लोकण
इफेक्टिव्ह असं सांगता येतना किर घोडा म्हण तुझा राणी म्हण हे जास्त इफेक्टिव
हम्म हम् हम् ह ह्
कारण की घोड्याने म्हणलास तर तू लांबून जाऊन मारू शकतेस
टनलस
गोडा
हा
तुझ्या चालीच्या मध्ये जरी कोण असलं तरी तू जाऊन मारू शकतो तिसतला
हा हा
तसं बाकीच्यांना कोणत आडवा असलं तर तिथंपर्यंत जाऊन थांबायला लागते
थांब बार लागतय
घोड्याच तसं नाही त्याच्या वरन जाऊ शकते असं
होा हम् ह हम हम नाही का नाय बुक
तू पण ती गेम घे की मग खेळा आपण कधीतरी
घेतो की कायय कुठली गेम आहे भरपूर येतात ना हा लिंक पाठवत आहे शहा
कारण की नाव सर्च केलंच की भरपूर य
भरपूर आहेतह गेम चेसच्या
हम्म त्यामुळं मी पठ तो नाही स्वयमाला पाठवाय सांग
चालते
हम्म
सल ते तुलासात करू
चालते
हा ते
हां